हॅलो
हॅलो
आवाज येते का
हा येते की बोला
हॅलो ह मला पुढचे पण दोन टास्क आलेत
कॅमिनला
नाही मला पुढचे पण दोन मला पुढचे पण दोन टास्क आलेत ना
आलेयता कस का
सेम ते आपल्या फ्रेंडला आलात की नाही सेम ते छछू आलय ते सगळं आलंय
होय रिक्वेस्ट केलाय काय मी पण करून बघते
र्वे हा रिफ्रेश केली मी आता
हा हा म्हणून आले
हल्लय हो रिफ्रेशमेंट करतेच रिफ्रेश
हम् होय मला रिफ्रेश करायच सारखं म्हणतो ती
हा
ह
आलंय मला ते टास्क हम् म आताात रात्रभर बडबडत नसायचं रात्रभर बडबडत नसायचं
मिळो
हॅलो
आता
रात्रभर बडबडात बसायचं छाछू छ करत
आं
आणि काय ते तुला पण आलात काय बघता अस का म्हंटलं
हम्म ब
हॅलो हम्म मी आत्ता रिफ्रेश केलीि भरपूर टास्क आल्यात मला हाय ते कमप्लीट झालं नाही ते टास्क आलेत
ते अ हे ज चालू केलंय ना तुम्ही ते गुजराती केला तर मग परत गुजराती मध्येच येणार बघा तुम्हाला सगळं मग
होय दोन्ही टास्क आलेत मला गुजराती पण आलंय मराठी पण आलंय
दोन्ही पण आल्याते
हा जसं ते आपल्या फ्रेंडला आले क नाही सेम तसंच आलंय हा
ह बघतो तसच मी पण रिफ्रेश करून बघते आणि
पण हे हे झाल्या शिवाय होत नाही ना
काय मी ती चालते की त्याचा काही घे नाही ते नंतर हा
हा हा हम् पणचा गेस्टच कारधोट म्हणजे मग कसं
करायचं टास्क आपण कशाला अर्धवर करायचं
ह तेच की हे ते हे बोलत ते म्हणजे ज ते फ्री असत ते ते बोलायचं ज काय ह हस्त ते हे कर आणि काय
काय नाही म निवाला बसले लाईट गेलेत सगळे दारात बसले. बरोबर पोरनाे. हो जेवण झालंय.
अंधरच अंधरच काय अभ्यास करत ती.
बाहेर चार्जिंग बला आहे ना परवा मी घेत. भात तेथोडा केलाय.
आणि भाजी चपाती भाकरी.
ते तर मम्मी करते.
हम ह.
आातवड्यात केलं आहे मी न देव दिवा लावलो.
न ककी.
हम्म. लावून घरून काढलो दिवा वगैरे लावल. त कायकण कत होऊग बळ. पोर आहे ते पोरांच्या ना ते काय काकांच्याची एक्सप झाली ना तिकडे गेल. ते बघायला. तिकडे जरा गेल थोड वेळ त्यात वेळ गेला.
हा हा ह ते बोल तर चांगलं लागलाय काय.
तलं हो चांग. म लाव आता किचन मध्ये लावलं. जर लाईट हा फेंट म्हटत ते जास्त वेट वटचा. पाहिजे म्हणजे व प्रकाश भरता. हम्म वीस वईटचा भाजू अठरा पण. चालतोय आता पण छान होता आपण म्हट तर उडव पैसे गल्लाला घालायचं म्हटल्यावर. तस करचं हय दहाच आहे.
होय.
दहाचा बारा हा दहाचा घेतलाय.
त्या अठराचा कितीला होता.
सहाशे सहाशे काय तर सहाशे रुपययाला होता. हम्म मग महाग पडतोय ना मग बघू म्हटलं आता. दुकानात वगैरे कुठ भेटते काय बघायच मग तेवढ्या वाट हो तुला जरा चौकशी करून घेतलं की काय वाटत नाय म.
डिमार्ट मध्येचं स्वस्त भेटतय.
स्वस्त भेटते होय आणि वॉरेंटी पण हाय डीमार्टवाल्यांची. त्यानी वॉरंटी दिल्या काय हया पण बल्ला. हा होय असत्या वॉरंटी असत्यात सोडा. हम्म
पण बाहेर कस होणेयन भरती
हा बघू की आता मग कस काय. असं त तोपर्यंत एक असत की म्हणजे भरपूर असं काय तर खरेदी करायला गेल्या गेल्या त्यावेळी कस आपण ऑन द स्पॉट गेलो होतो ना.
हा.
आणि मग तेवडं चार्जेस पैसे पण पाहिजेत की फिरायला एवढं सगळं घ्यातलेय. आपण घेत घेत बसतोय आपल्याकडे पैसे आहेतच का नाही हेच मुळात तयारी नसते माहित नसते म्हणून मांग म्हणलं तेवढाच असणं
हा.
हम्म
आणि काय.
हे बाकी कस म्हणते म
काय नाही निवांत
हं हं निवांत असाय कोल्हापूर ची आठवड्याचे वार सात माझे झाले माझे पाच राहिलेत अजून काकी मावशी हे काकी शिकवायली बाळाला काकी आणि हं कोणं नसतंय.
हा बाकी काय
त्याच्यात असा शनिवारपर्यंत हे सोमवार
अ अजून माझे कॉल्स किती बाकी आहेत तुझ तू करायला.
मी कराला बघ तीन असतील अजून
अजून तीन असतील मी आता ठेवल्यावर परत आणि कर
हा चालते तस करते.
हा आता मी ठेवल्यावर तू कर आणि परत मी करतो.
हा चालतय तस करू या आग्या हा चालतय